हॅलो,
हा बोल
हा आवाज येतोय?
हा येतोय.
हम्म् काय करताय?
काय नाही, बाहेर आलीये.
बाहेर आली, का ग?
अरे काय नाही थोडं काम होते, का कम्प्युटर क्लासेसच स्वाती ताईच्या सोबत आली.
असंय का? तब्येत वगैरे कशी ये तुमची?
माझी ठीक ये, तुझी कशी ये?
आमची पण मस्त ये, पाणी- पाणी पाऊस?
पाऊस त नाहीे ये आज.
हा आमच्या इथे पण वातावरण हाये.
हम् हम्, आमच्याकडे वातावरण झालं की लगेच पाऊस पडतो.
आमच्याकडे वातावरण नाही राहात, आमच्याकडे वातावरण पण नाही ये आणि पाऊस पण पडत नाही आणि वातावरण हा ता पाऊस पडत नाही.
अच्छा आमच्याकडे नाही, वातावरण झालं थोडसं काळं झालं कि लगेच पाऊस पडतो.
हा, हम्म.
काय म्हणता सॉजरी हा नाय आज सुट्टी नव्हती, आज आमच्या शाळेची दिंडी निघालेली होती.
आरे व्वा.
दिंडी हो मग आमच्या शाळेचे छोटे -छोटे मुलं सगळ्यांनी हं मस्त वारकरी झाले. सगळे मस्त दिधली सगळे बंदी वगैरे फिरून फिरून आले. मस्त एक मंदिर होत तिथं मद्रासी ते दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी
हा. चांगलंय मग आमचे पण पहिले निघायचे दिंडी म्हणजे जुन्या शाळेत होत पण आता काही एवढं इंटरेस्ट नाही. सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्त ला पण निघायची
हां हां.
ह आता त्या शाळेत पण निघत नाही आणि कॉलेज वगैरेला पण निघत नाही.
हा नाही आमच्या कॉलेजीकडचे कॉलेजला नाही पण
हा
शाळेच तरी सगळ्या हे हुतं सगळ्या सगळ्या शाळेततं होत काय
अरे वा भारी वाटत पण ते पण बघायला लहान लहान मुल
हा मजा आसते आणि त्याच्यानंतर मेकअप त्यांचं फिरणं चालणं घोषणा शना देण ना त्याजून इटरेस्टीग होत
हा..
हम्..
चांगलंय चांगलंय हे काय नाही दादाचा फोन आला होता दादा सांग होता त्यांचं गणपतीचं कि असं नियोजन होतं बुवा त्यांचं पण मस्त, तुमच्याकडे बसतो का गणपती?
नाही बाबा आम्ही नाही बसवत आता आमचे पाच वर्षे कमप्लीट झाले ना आता इथूनंतर तर बघू अजून फिक्स नाही.
असं मंडळा वगैरे मध्ये
हा मंडळात वैगरे बसतो पण माझ्या घरापासून जरा लांब आहे ना अंतर.
हा.
मग शकत चतुश्री जात असतो श्रीला पाठवते फक्त संध्याकाळी आरतीला आम्ही जातो.
नाही आमच्या इथे पण बसतो मंडळामध्ये चांगलाच मस्त एक दिवस आधी सर्व नियोजन करतात. मग करता फक्त दरवर्षी भंडारा ठेवता पण महाप्रसाद
हा महाप्रसाद मग त्या वळेस सगळे जेवायला जात असतात
हा मग रोज संध्याकाळी सकाळी आरती तर कोणी पण करून घेत बाया बाया आपण मग रात्री आरती ठरवले जाते कपलच्या हाताने
अच्छा एकप एक एक जोडी येऊन हा एक जोडी येऊ गणपतीची आरती करणार..
हा र रोज वेगळ्या रात्री वेगळ्या जणांची आरती राहते मग
हा हा..
हम्म जोडीने आरती करता मग ते मग प्रसाद वेगळा वेगळा राहतो मस्त प्रत्येकाच हम्म ते पण एक अर्ध्याळेस का ते सुटत घेऊन जात मग कोणाचं काय ते पण कोणाचे म एखाद्य वेळेस
हा तेवढी पब्लिक पण पाहिजे पब्लिक असली की मग काय वाटत नाही.
हा.. मग त्यांचे बी नक जात अजून, की आमच या दिवशी जमणार नाही आम्हीथे चालो आमच त्या दिवशी जमणार नाही?
हा, आणि कस असत एक. गावामध्ये असच होतं? कोण कोणाचे टाईम नसतो, कोणा कोणी वेल नसत, कोणी काही काढत नाहीळ वेल. काढत नाही असं करत नाही? तसं सिटीमध्येध्ये कस कंपल्सन कंपल्सरी दिलेलं अस तिकड. तुम्हाला करायचंच आहे हे. नियमित त्यांच्याकडे नियोजनच असे हे तुम्हाला करायचंय म्हणजे, करायच म्हण तुम्ही काही करा? म्हणजे ज फी त्यांनी पैसे दिले अस त्याच्यामध्ये सगळे लोक करायलाच घेतात ल. आपण पैसे भरलेले बाबा आपल्याला जावं लागेल नाही गेल तर ह. होईल असे लोक बोलून पण दाखवतात नंतर.
मग आमच्या इथे म्हणते तसं बोलून पण दाखवत पण मग.
आमच्याकड ना तसं नसतं आमच्याकडे आरतीला बोलवलंय आपल्याला संध्याकाळी एक कुठेतरी आने बोलवलं आणि एखादी जोडी गेली नाही. मग लगेच बोलून दाखवतात की काय बाबा तुला काही पैसा तुला काही प्रसाद द्यायला लाज वाटत होती का. त तुला आरती द्याला. वेळ नव्हता का, बरोबर आहे मोठे नको तुम्ही असे बोलू लागलेस. म्हणजे किती का कसे काय असत.? हा त्यांची काम नाही मलाशी असेल तर काही म काही घेणं देणं नसतं कुणाला. तुमची काही अडचण आहे जे तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवायची लोकाांला नाही सांगा.
मग काय फायदा घेण तरी बसून. त्यांचे त्यांचे घेताय म विघ्न का म्हणता मग.
हा पण ते समजत नाही अरे, जे खरंच श्रद्धे न काातात ना त्या लोक. लोकांना खूप फायदा असतो श्रद्धने करता त्यांना भेटत सगळं.
आता सुरतला किती मस्त म्हणजे एकदम मोठं वगैरे शिवमला.
हा मग सगळे लोक एकत्र जमा होऊन एक. क जमा पैसे जमा करून. जसं खेडेगावात नस खेडेगावात लोक पैसेच जमा करत नाही तर बाकीचे काही जमा करतील असेल.?
म खेळ आज मेंत्रणचे पैसे तर अर्धे अध्यक्ष ठेवून घेतो. नाही तर मधले लोकच खाऊ घेत अर्धे पैसे.
चदक्षता त्याच्यामध्येध्ये मग काही नियोजन, नसत काही नसत. तू मी काय करायचं माहिती घराय तुम्ही सग तरुण पोरं जमलेय ना. मसं सगळ्यांनी सगळांच्या घरच्यांना सांगायच म्हणजे तू तुझ्या मित्राच्या घरी ्या मित्र त्या घरी पावाप ब ते पैसे मागायचे मग म्हणायचे की हा आता आमच्या घरचे. नाही तर ना पोर कसे होणार नाही बाबा मी जातो बरं मी आलोय ना मग मी येतो मी माझे पैसे घेऊन होते. तू नको दे तुझ्या घरच्यां द्यायला असं तुम्हीच सांगायं तुम्हीच नियोजन ठरवायचं.
नियोजन पण आमच एक दिवस आधी ठरतं गणपती बाप्पाच बसवायचं.?
दोन दिवस आधी ठरवायचं दिवस आधीच आधी नियोजन लाला घ्यायचं.
ते असं आहे ना मग असं म्हणत मग. असं म्हणता की सर्व नियोजन बायांकडे आणि बाया म्हणता माणसांकडे देऊन दिला या वर्षी.
सगळ्यांना सांगयं ह या वर्षी तु्ही दिले नाही ह्या वर्ष आमच्यालांकडे द्या.? आम्ही तुमचे पैसे वाया घालवणार नाही आणि आम्ही काहीच करणार नाही उलटं त्या दिवशी संध्याकाळी ना दरोज एक एक गेम ठेवायचा लेडीजचा, छोट्या-छोट्या मुलां चां अ
मग पैसे उरले का मग महाप्रसाद ठेवता म पण महाप्रसाद तर दरवर्षीच ठेवतो म्हणा आम्ही हम्म. पैशे उरले जातं की महाप्रसाद नाहीेतर मग पैशे नाही उरले म प्रत्येकाच्या करून तांदूळ कोणाच्या करून गहू असं काही पण धान्य
देता हा हा मग ना काय करायचं ठरवून घ्यायचं. तुम्ही काय देणार घेऊ देणार का लिहून घ्यायचं काय देणार काकी काय देणार मावशी असं विचारायचं आणि लिहून घ्यायचं. किंवा तुम्ही पैसे देणार का म पैसे द्या मग असं पण ते पण लिहून घ्यायचं. लिहिलेलं असलं ना कधी पण फायदा असतो अन गे लिहून आणि ज्यांच्याकडून घ्यायचं आहे ना त्यांचा ना काय करायचा साईन करून घ्यायची तुम्ही सही करा इथं काकी मावशी इथे सही करा काका इथे सही करा असं सांगाय सही केलं की त्यांचं प्रूफ अस त्यांना दाखवयचा त्या बघा काका तुम्ही बोलले होते आम्ही गहूं देणार तुम्ही दिले पण नाही बघा. तुमचे सही आहे ना इथे असं म्हणायचं. आम्हाला काय वे आणि तिथं प्रेमनी त्यांच्याशी एकदम प्रेमाने बोलायचे. काय काका आम्ही तुमच्याकडे चांगलेय व चांगली माणसं म्हणून आम्ही तुमच्याकडे बघितलोत तुम्ही देणार होते म्हणून आम्ही आलो होतो तुमच्याकडे असं बोलायचं बोलून दाखवायचं त्यांना.
कॉलनी मध्ये तसं समजून नाही घेत ना बाकीचे.
हा ते तर आहे समजून तर कोणीच घेत नाही रे बाबा समजून सांगायचं कसं आहे आपल्यावर डिपेंड पाहिजे.
हा ते तर आहे.
आं असा अस
तिकडे पण मोठा उत्सव होतो ना आता कल्याणकडे मुंबई मुंबई साईडून जाते ना ती.
हो. म मुंबई साइडला भरपूर अरे बाबा इकडे फक्त गणपतीच नको बाकीचे सुद्धा कार्यक्रम खूप छान केले जातात खूप सुंदर असतात कार्यक्रम.
आता पहिला गणपती मुंबईमध्ये झाला म्हणे.
हो पहिला मुंबईस मध्ये येतच तो पहिला तर त्यालाच अ पहिला मान आहे आणि त्याच्या मानापासूनच सगळ्यांच्या गणपती तयार करायला सुरुवात केली जाते.
हा. काय म्हणजे मी सोशल मीडियावर बघितलं होत ना काय ते भारी आगमन केलं होतं त्यांनी काय पब्लिक होते आता आमच्या पणी तर मागच्या वर्षी हे का गणपती बा पाला बसवलं होतं ना ग्रूपवाल्यांनी मोठा ग्रुप आहे पारवडयचा.
हा.
तर हे क्रेन वर लाईट वगैरे
रिया नाही रिया रिया. रिया इथं होती रिया ती नाही तिथे गेली वाट .
बावीस फुटाचा गणपती बसवला आमच्या इथे मागच्या वेळेस.
हा बावीस फुटाचा बरच असेल ना मग.
त्याची मूर्ती होती ती.
हा का?
पण मग काय ते गुपे आहे ना मग तो असंच तू काय रे म्हणे, मारामारी चालूच राहतात म्हणे त्यांच्याकडे. मग त्या दिवशी मारामारी झाल्या होत्या. एंट्री करायच्या वेळेस. की आमच एवढा आमचा तसा आमचा असा.
हा तसच होत बाबा. ते लोक त्यात त्या गोष्टी समजून नाही घेत की नाही छोटा आहे यांचा मोठा आहे. हे बघ, गणपतीत मूर्ती छोटी असो या मोठी असो त्याला नाही मह त्व, महत्व कशा द्यायच आपले इथे कार्यक्रम कसे कसे होताय. सगळे किती एन्जॉय करताय. सगळ्या हा आपली भक्ती केवढी आहे. आपण देवाला किती देऊ शकतो. देवाच्या दोन टाईम खरच आरत्या करतो का. नामस्मरण करतो का. हे सगळ बघितल पाहिजे. यात सगळ यात पुण्य येत. हे काय तुमच माझ तुमचा मोठा आहे का आमचा मोठा आहे. यात काही उपयोग नसतो. शेवटी तर बुडायचच असतय हय कि नाही.
आणि विसर्जन कराय, विसर्जन करायच्या वेळेस पण नीट न करत मग अस फेकून देता मग डायरेक्ट.
बिचारे तुटून फुटून पडलेले असतात.
मोठी मूर्ती आणि ते नीट विसर्जन पण करत नाही त्यांच.
हा ना. आणि विसर्जन करता ण त्यांच नियोजन पण नसत. तर एखाद्या गाडी काय घर त ढकलुन देत, अस फेकून दिल्यासारख करततात रे. इतके दिवस आ दहा दिवस आपण त्याच्यामध्ये जीव आणलेला असतो. तर जीव पण आपल्याकडे बघत असतो. आणि धरतो आपण ती मूर्ती फेकून देतो त्यावेेळेस कस वाटत ना.
हो म
पण हे ना बऱ्याच जणांना समजतच नाही.
नाही ना.
काय करा सेव्ह केलाय लगेच तो. काय म्हणतोस.
घरी नाही बसवत दादा.
नाही घरी पण नाही बसवत. ह्यावेळे श्रीच लही चालय बाबा श्री खूप म्हणतोय मम्मी घरी गणपती बसवायचा बसवायचा.
हा
पप्पा नाही म्हणताय पण बघू. हा आणि मग कस असत घरी बसवायच म्हटल ना त ते काकांच खूप असत मग. सगळ्यांना बोलवा. सगळ्यांना बोलवा. सगळ्यांना बोलवा. अस असत. सगळे कोणी आले की मी सगळे हा एका वर्ष आल होत ना आपण सगळे. पाच वर्षात गेल होतते पाचव्या वर्ष आो होते ह पण एवढी हा पण एवढी मजा नव्ह आली त्या वर्षी पण तरी. तुम्ही सगळे मुंबई फिरायला गल होते नंतर.
हा
बर ठीक आहे मी ठेवते आता ह.
हो हो चालेल.